हम्म
किती वाजता मग जेवतायसा
जेवण मी कस मी घरी जाऊनच जेवते कारण कस मुलगीची शाळा सुटते दोन वाजता मग माझ्या ऑफिस मधून तिच्या स्कूलला जायला मला दहा मिनिट लागतात मग मी पाऊणे दोन वाजून पाच मिनिटाने निघते ऑफिस वरून
हम्म
मग आमचा लंच टाइम तस दोन ला होतोय
हा
पण मी घरी जाऊनच जेवते कारण गडबडीत ते नको वाटतं ना जेवायला
हा हा
आणि मेन पॉइंट ती डब्बा खात नाही व्यवस्थित
हा हा
मग ते ती व्यवस्थित तिचं बघायला लागते मला पहिला मग
हम्म हम्म कस लहान असल्यामुळे ते मुलांच तसच असते
हा आणि कसं आहे आता ती सहा वर्ष झाली तिला पूर्ण
हा
पण तरी पण लाड झाला खूप तिच की घरात कोण छोट बाळ नाही त्यामुळे पहिल्यापासून एवढं लाड झाले ना ते अजूनही स्वतःच्या हाताने जेवत नाही
नाही होय हा
स्कूलमध्ये तेवढंच मुलांच्यासोबत जेवते ती नाहीतरी घरी आल्यानंतर मी पहिला घरी पोहोचल्या पोहोचल्या तिचा डब्बा बघते किती डबा खाल्लाय आणि मग बाकी सगळं
हम्म हम्म हम्म
आवडीच पाहिजे सगळं म्हणजे तिला बटाट्याची यल्लो भाजी आवडते ते मिरची टाकून. तशी भाजी किंवा अ आलू पराठा, मेथी पराठा असा आवड तिला. म्हणजे तस आवडीच असले की डबा संपतोय.
संपत.
मग स्कूलमध्ये कस त सगळ्या भाज्या मुलं खायला शिकावीत म्हणून, त्यांनी एक चार्टच दिलाय. की ह्या दिवशी तुम्ही ही भाजी द्या. मग तसं द्यावंच लागत. ते स्कूलचे रूल आहेत.
होय? तसं पण आहे व्हय आता?
होय आणि ते असावंच. कारण मुलं त्याशिवाय शिक
होय ते पण आहेच सोडा.
आणि कसं असते, घरी ऐकत नाहीत मुलं. आईला म्हणा किंवा बाकी घरच्या घरच्या मेंबर्सना ऐकत नाहीत मुलं. जी टीचरच ऐकतात की नाही. ते टीचर बरोबर ऐकतात.
ह होय.
आसांय.
घरातल्याची त्यांना भीती नसते. पण त्यांची असते जरा.
हां. म्हणे माझा टीचर आता जर समजा. आपण आता ती काहीतरी चुकीचं अभ्यास करता. आणि आपण तिला म्हणल ना की बाळ हे चुकीचाय. नाही आमला हे टीचरन बरो हेच सांगितलंय. भले ते टीचरचं चुकीचं जरी असेल. तरी ते टीचर्सच बरोबरे. असं करतात. त्यामुळे मला कसं होतय. मग टाइम भेटत नाही ओ इथं जेवायला.
हम्म हम्म हम्म.
त्यामुळे मी घरीच जाऊन जेवते निवांत. आणि निवांत पण वाटते जरा घरी घेऊन जेवायला.
एकदा घराला, ते सकाळी कामावर आलं. पुन्हा संध्याकाळी गेलं. एकदा चक्कर मारली घरातन तर मग, एवढं काय वाटत नाही.
हा होय आणि मी माझ कस, दोन पर्यंतच माझं ऑफिसाय. म्हणजे माझा जॉब हाय. दोन नंतर मी घरीच असते. असं आहे कारण काय, तिला पण वेळ देणं महत्त्वाचंय ना. कारण तिचे पण हे दिवस परत येणार नाहीत. एकदा ती मोठी झाली की मग, अ आप म्हणजे स्वतः स्वतः सगळं करते. मग त्यावेळी एक अजून एक दोन तीन वर्ष. ती तीसरी चौथला गेली ना. आता ती पहिलीलाय. तसरी चौथीला गेली की मग, समजतात सगळ्या गोष्टी. की बाबा माझे आई ऑफिस जाते. आपण स्वतः स्वतः खावाव. किंवा व्यवस्थित राहावा. अस कळ ते. मग त्यावेळी फुल टाइम करता येतोय ना. आणि ऍक्च्युली घरीतच सासू सासरे मला जाऊच नको म्हणतात. पण घरात बसून तरी काय करायचं म्हणन मी करते.
हा हा ते घरात बसून पण कंटाळा येतोइच की. काय करायचं घरात? तर काम तर आवरलेले अस त्यांनी सासू वगैरे घरी असली तर मग चालते. कारण काहीतरी राहिलं काम वगैरे. तर त्यांनी करत्यात. आपण जाऊ शकतोय.
तेच की, आणि आता महागाईचे दिवस तरी असे आहेत. कि दोघांनी काम केल्याशिवाय चालत नाही भले मग ते मिस््रां कि ती पण पगार असू दे पण घरी एक गोष्ट नसली तरी चालते का सांगा सगळ्याच गोष्टी पाहिजेत. त्यामुळं एकानी काम करून घर चालवायचं, आणि एकानें सेव्हंग करायचं. असं असेल तरच, आपली प्रगती होते. नाहीतर नाही होत.
काय करतात, मग मिस्टर तुमचे?
पाठ ते आपलं बायजूसप आहे ना, ऑनलाईन शिक्षणाचं.
हा...
त्या टाईपच होम रिवइज म्हण आहे. त्याच्यामध्ये आहेत. ते जॉबला. त्यांना पण पेमेंट चांगलं आहे. ते मला म्हणतात की, कशाला एवढं तू धावपळ करून घेतीस. राहो दे.. करू नको. पण मला तरी घरात बसून काय करायचं, मी तरी काय करू? घरी बसून.
हो.. हो..
आणि तेवढंच मला शिकल्यासारखं पण होतं. ना बाहेरचं नॉलेज येत. में
हा.. हा... हम
घरात बसला तर, आपली मेंटॅलिटी खूप वेगळी होते.
जर जसं बाहेर जाईल. आप आपण चार माणसां वावरल, तेव्हा आपल्याला समजते की, बाहेरची दुनिया कशी आहे. का सगळी माणसं सेम नस त्या घरात आपण चार माणसांना ओळखत असतोय. सगळी ला त्यांचच तेवढं माहित असते. पण जेव्हा बाहेर जाईल. तेव्हा आपली याला समजते की, खरी दुनियादारी काय आहेत.
हां... आता तुम्हाला सांगते मी ज्यावेळी घरी होतो. ना तर कोण काय तरी म्हटलं की, वेळीस मला क बाबा ह मला त्यांनी म तस ब अस पण म मिस्टरांनी स्वतः म्हट की म्हणजे, तुझी इच्छा असेल तर तू कर. नसेल तर करू नको पण जस मी जसं ऑफिस जॉईन झालं ना, तसं मला कळते. की बाबा किती प्रकारचे लोक ह्या दुनियामध्ये आहेत. हा, आता आमच्या हा तेच कि, आता हा, आमच्या ऑफिसमध्ये जे कस्टमर एक एक जर एवढे हॅडॅक करतात, ना
हा...
त्यांना उत्तर द्यायला. माझकडें उत्तर पण नसते.
ह....
अशी लोक आहेत. तेे म आता, मी हँडल करू शकते सगळं. पण मी सांगतो तुम्हाला, अशी लोकं आहेत. की, बाबा हा आपल्याला कळत नाही.
हम्म...
आणि आपलं कसं, म्हणजे मी टूर्स अँड ट्रॅव्हल्च्या, ऑफिसमध्ये जॉबला म्हटल्यावर, आपण आपली भाषा एकदम हाय लेवलचीच लागते.
लागत्या... होय.
हा म्हणजे, आपण लोकांना त्या पद्धतीने समजावून सांगायला लागते. सगळ्या गोष्टी
हम्म...
असा आहे.
लोकांचं आता काय जशी लोकं दिसत्यात तशी नसत्यातच ती जेव्हा आपण बाहेर जाईल तेव्हाच समज तय आपल्याला ते कसं हाय आणि काय हाय